हो.
हा मॅडम, गुड आफ्टरनून.
गुड आफ्टरनून मॅम, काय काम करतात ये का?
हो चालू ये थोडंफार, चालूच असतं ते थोडंफार थोडंफार कॉल काम, हम्म. हो हो जेवण वगैरे झालं, तुमचं?
हो आमचं झालं, आता हं.
चालेल, मग आता तुमचा गेट टुगेदर झाला म्हणे, एवढ्यात ना?
हो झालं, चौदा जून ला झाला.
हम.
हा माझं जाणं काही झालं नाही पण फ्रेंड्से खूप मस्त फोटो अ फोटोज व्हिडिओज टाकले होते, खूप सुंदर झाला कार्यक्रम.
हो ना, तुम्हाला का जात पाहिलं मग?
अ मला बरं वाटत न्हवतं, त्याच्यामुळे गेली नव्हती.
हो का?
हं, पण खूप छान झालं. सगळे म्हणजे, जे जे आलेले होते स्टुडंट्स. त्यांचं वेलकम सरांनीच केलं, त्यांना. हं रोजेस दिले, अजून अ सगळ्यांच वेलकम केलं, मस्त फुलांचे पाकळ्या टाकले त्यांच्या अंगावरती
आरे वा!
हो खूप सुंदर गेलं आणि मग सगळ्या अ सगळे टीचर लोक जे होते ना त्यांनी मग अ मुलांना म्हणे म्हणजे त्यांना मोटिवे्शनल केलं काही स्पीच वगैरे दिले मग मुलांनी पण त्यांचे हं कोणाला चांगले अनुभव कोणाला वाईट अनुभव आलेस- सगळे त्यांनी शेअर केले तिथे हो त्यातल्या त्यात म्हणजे एका मुलीला कॅन्सर डिटेक झालाय त्याच्यावर मग सगळ्यांनी ठरवलं की सगळ्यांनी तिला मदत करायची सगळ्यांनी मिळून
हो ना किती वर्षांनी भेटले हो तरी तुम्ही सगळे?
आम्ही तब्बल आता वीस वर्षानंतरच भेटल होतो दोन हजार सहा ला हो हो दोन हजार सहा आम्ही पास आऊट झालो होतो दोन हजार सहा ला टेन्ट. आणि मग आता भेटले सगळे जण सव्वीस ला.
त्याच्या नंतर सगळे एकत्र भेटले हाय ना?
हो! मला पण जायचं होत पण हं तब्येतीमुळे जाता नाही आलं
हम्म!
हा! सगळ्यांनी खूप एन्जॉय पण केला तिथेच मग त्यांनी नऊ ते पाचचं टायमिंग दिलं होतं मोब मोस्ट ऑफ यूज लागले होते नऊ वाजेपर्यंत मग हा, म तिथे जेवण केलं त्यांनी डान्स हा, टीचर् सोबत सगळ्यांसो फ्रेंड्स ने मिळून हो!
एक त्या सुंदर अश्या आप आपल्या बालपणीच्या आठवणीच असतात ते.
हो मग जे जे वर्ग होते पहिली पासून पहिलीला कोणता वर्ग होता दुसरीला कोणता होता त्या वर्गात जाऊन बसले तिथे फोटोज काढले हो मग ज्या बेंच वर बस यचे ना त्याच बँंचवर बसून असं
हा ना!
हो!
आता हे फार ट्रेंड चालू आहे की नाही भा गेट टुगेदर करायचं आमचं पण झालं होत त्यावेळेस आम्ही कलेक्शन वगैरे करून जेवण वगैरे ठेवलं हो त, पुन्हा जे आपल्या वेळेस स्टुडंट आलेले होते त्यांना एक शिल्ड ठेवले होते म्हणजे एक आठवण म्हणून की आपलं गटुगेर झालं होत बुवा कारण वीस वीस पंचवीस-पंचवीस वर्षांनी सगळे जण भेटत होते मग त्या हिशोबाने ते गेट टुगेदर केलं होत. पण म एक कसं असतं दहावीनंतर कोण कुठे तर कोण कुठे सगळे एकत्र नॉर्मली दहा दहा वीस वीस वर्षांनी आले होते एकत्र
हा आमचंही तसच झालं वीस वर्षानंतर सगळे भेटले म्हणजे आमचा मुलांशी तर काही हे नव्हतं कारण की डिव्हजन वेगवेगळी असायची ती मुलांची वेगळी मुलींची वेगळी त्याच्यामुळे मग पण मग आता गेट टुगेदरच्या निमि निमित्ताने सगळ्या फ्रेंड्स एकत्र आलो आम्ही आता आता एक नवीन ग्रुप तयार केला आहे त्याच्यावर मग सगळे चॅटिंग करतो. सगळे सगळे जण म्हणत हा ही हा मुलगा होता ही मुलगी होती ओळखत नाही चेहरे मग फोटो पाठवा चालत चॅटिंग मध्ये मग त्यांचं आलं.
चांगलय. एवढ्यात सगळीकड तोच ट्रेंड चालू आहे.
हा आमचं असत चालू.
आमच्या पिडीच वेगळंच होतं जुन्या पिढीचं वेगळंच होतं या पद्धतीने चालय.
आणि त्यातला त्यातय ना म्हणजे खाऊ काय ठेवायच का आपण काय खाऊ खायचो लहानपणी तो खाऊ सुद्धा आणला होता त्यांनी तर. टेबल वर अरेंज केला होता मस्त ते चिंचेच्या स्टिक राहायच्या ना.
हम्म हम्म
हां त्या चिंचेच्या स्टिक होत्या आसमताऱ्याच्या गोळ्या होत्या ऑरेंज गोळ्या अजून ते काजूच्या आकाराचे बिस्किट हे सगळं आणलं होतं त्यांनी.
चांगलय चांगलय काहीतरी नवीन वेगळच.
हां ते
म्हणजे काहीतरी आपल्या जुन्या आठवणी.
हो सगळ्या जुन्या आठवणी काढल्या होत्या त्यांनी. अ त्यातल्या त्यात म्हणजे जे सर आमचे खुप स्ट्रिक्ट होते ना मग वर्गात जाताना प्रत्येक मुलाला मग एक नॉर्मल असं म्हणजे मारण्याचं नाटक करताना त्यांनी तो एक व्हिडिओ तयार केला आहे. मुलं वचवच करतात एखाद्या आणि सर छडी घेऊन त्यांना मारतात. ते आणि वर्गात बसवताते..
चागंलय. मैत्री नविन.
हां सरांसोबत मग क्रिकेट खेळले ते स्कूल मध्येअजून
पूर्णपणे शाळेत आल्याचा फिल हम्म
हां मुलींनी खो खो खेळला, मुलांनी क्रिकेट खेळला. सरांनसोबत मॅडम पण इनवॉल झाल्या होत्या हां हां हो मी मीस केलं. ते आता व्हिडिओ बघितले का वाटतं की अरे चुक जायला पाहिजे होतं. पण मग तब्येत मुळे जात आलं नाही मग आता त्यांनी हां नाही मग आता ठरलंय दिवाळीच्या वेळेस फक्त म्हणजे स्कूलमध्ये नाही जायचं. बाहेर भेटायचं म्हणे सगळ्यांनी आपण जे जे आलेले असतील दिवाळीच्या वेळेस भाऊबीज च्या दुसऱ्या दिवशी लगेच भेटायचं कारण की मग काही काही जण लगेच चालले जातात कोणी थांबत नाही थांबत त्याच्यासाठी मग भाऊबीज आमच ठरलं प्लॅनिंग पण होऊन गेल आता की भाऊबीच्या दुसऱ्या हां
असच असत ते एकदा आपण मिेस केलं का मिसच होत.
हो
काहीतरी एक वेगळाच आनंद असतो लहान मुला लहान- कोणाच्या बालपणाच्या मित्रमित्रिणीना भेटणं म्हणजे आता कसं आपलं रुटीन होऊन जात. सगळे बिझी होऊन जातात. कोणी कोणाच्या कामात बिझी कोणी मुलांमध्ये बिझी घरच्यांच्या रुटीन दवाखान्यात पाणी, हेच काम चालू असतात सगळे, हम्म. तिच्यात ना काहीतरी वेगळं पण
हो आम्ही, आम्ही मैत्रिणीनी पण ठरवल आता. आता हे थोडा पाऊस कमी झाला का मग, एक संडे भेटायचा असं नाशिक
हो केलंच पाहिजे आम्ही तेवढे नाशिक मधल्या, नाशिक मधल्या नेहमी असं कधीही ठरवतो की, एक संडे भेटायच. नाशिकला भेटतो पण आम्ही, भेटल्यानंतर प्पा, गोष्टी, रीलस बनवणे, ह्याच्यात पूर्ण टाइम जातो.
आम्हालाही भेटायचं आता, आम्ही रविवारचं प्लॅनिंग म्हणजे करू आता
पा वेळेस झालं एकदा वेट तर झालं त्याच्यानंतर पास या वेळेस आम्हाला मन झालं, की भेटायचं मग जेवढ्यांना पॉसिबल होईल तेवढ्यांनी या
हां.
हम्म.
आता आम्हाला हि तेच करायच, शनिवारी म्हणजे भेटायचंय, जे नाशिक मध्ये आहेत, ते भेट लं असं ठरलं.
हा आमचा तो ग्रुप खूप छान होता, म्हणजे आमच एक् लास असा होता म्हणजे सगळ्या मुली एकदम छान एके से एक हुशार मुली होत्या आणि विशेष म्हणजे एक पण मुलगी घरी नहीे. प्रत्येक जण कोणी जॉब करत, कोणी टीचर ये, कोणी कुठल्या प्रोफेशनला ये डॉक्टर ये, एकही जण घरी नहीे, आमच्यापैकी.
हा अरे आमच्यातला एक दोन द कार त्यांचे कस लग्न लवकर झालं होतं, टेंथ नंतर लगेच लग्न झालेत त्याच मुली घरी येत, बाकीच्या मग करतात, हॊ. ज्यांचे उशिरा झाले ना, ते काही ना काही करतात ते, कोणी ट्युशन घेत कोणी लेक्चर म्हणून जातय. कोण कंपनीत ये. कोणी दवाखाण्यात ये, अ हं, कोणी दवाखान्यात हो.
ह्हम्म.
कोणी दवाखान्यामध्ये जॉबला
चांगलय, चांगल असंच पाहिजे ना, नॉर्मली सगळीकड.
हो.
हम्म. सर लोक सगळे आले होते का तुमचे, क कोणी एक्सपायर वगैरे झाले असं काही?
हं बाकीचे सर एक्सपायर झाले होते ना, दोन आमच्या क्लास-क्लास टीचर होत्या. त्या एक्सपायर झाल्या, ते वन क्लास टीचर होते, ते पण एक्सपायर झाले ते नव्हते म. अजून एक दोन टीचर पण बाहेर गावी होत्या, अन तब्बेतीचे म्हणजे आता वय खूप होउन गेलं त्याच्यामुळे मग, ते नही आले, जे होते अवेलेबल ते, तेवढेच आले होते.
आणि आम्ही केवडे नशीब वाण आमचे फक्त एक भडकेसर सोडले बाकी सगळे अव्हेलेबल होते, भडके सर एक्सपायर झाले म्हणून ते नव्हते. पण बाकी सगळे सर टीचर, पुन्हा आमचे पीटीचे सर आमच्याकडे एक तीडके सर म्हणून होते. ते आमच्याकडनं इतकी छान पिटी वगैरे करून घ्यायचे. म्हणजे त्यांचं मारणंही त्या पद्धतीचं होतं पण शिकवणं पण त्याच पद्धतीचं होतं आम्हाला
एक योगा करून घेणं तिच्यावर डान्स करून घेणं. व्यायाम करून घेणं हया गोष्
हा तसेच आमचे हो तसेच आमचे होते सर चित्तेसर म्हणून होते ते पण तसेच होते हो त्या आलेल्या
एवढं वय झालेलं तरी पण आले होते ते
हा आमच्या पण एक जाधव मॅडम म्हणून होत्या त्या त्यांचं पण एज खूप झालं पण त्या आल्या होत्या आणि हो जे म्हणजे होते मालेगाव मध्ये होते हा जे बाहेर बाहेर गावी होते ना तेच आले नाही फक्त तेे पण तब्येती त्या इशु मुळे बाकी काय नाय मग बाकी सगळे जे मालेगाव म राहत होते ते सगळेच टीचर लोक आले.
ओके म्हणजे तुमचा गेटुगेदर मालेगाव मध्ये झाला प्रॉपरली मला वाटलं अम्नेरलर झाला काय
नाही नाही आंबरनेर माझा माझं माहेर मालेगावच ये ना म मालेगावला झाला गेट
हो हो मालेगावला हं म्हणजे सासर ये अंमळनेर च्या ठिकाणी
हो आम्बरनेर सासर ये आणि
मला तेच वाटलं की माहेर तिकडचं आहे का?
ह नाही.
म तुमचं बाल पण पूर्ण मं हे मालेगाव मध्येच गेलं
हो मालेगावलाच गेलय.
हो ना मालेगाव म्हणजे सगळे सगळेच जण मिक्स तिथे म हा चांगलंय.
हो हो चालेल. हा त्याला कंप्लिट करूदे माझ्या आता कॉल एंड नही होत ये एंड होऊदे.
त्याच्यावरण पण बोलू थांब कॉल एंड नाही होत ये.
बोल